हॅलो.
हॅलो. हॅलो
ह
हॅलो
हा बोल ना हो येतोय
हा. जेवण वगैरे झालंत का तुमचं?
हो झालं झालं आत्ताच.
हम् हम्म.
माकला
काय चाललं बाकी?
हॅलो.
हा बोला ना येतोय ना आवाज.
हो मुलांना शाळेत आणायचं.
ह हो् क लगेच का थोडा वेळाने
तर आता झालाय टामानायच त्यांचा
हम्म. कॉल तुम्ही केला तिकडनं
नाही तुम्ही तुम्ही केलंय ना.
हो मी हम्म. हॅलो हा बोला ना ताई तुमच्या इकडचा आजूबाजूचा परिसर कसा आहे छान आहे का?
हो.
हम्म. आमच्या इकडे पण छान आहे.
हेप्रू
हॅलो.
हॅलो.
तुम्ही बोलत राहा ना ताई तुम्ही पण बोला.
अ हे हे बाळ आहे ना खूपच त्रास देत आहेत.
अ माझं पण बाळ खूप छोट आहे.
हो का?
हम् हम्म हम्म.
हा बोला बोला तुमचा परिसर कसा आहेईल तुमचं? तिकडचे वातावरण कसे आहे तुच्या तिकडचं वातावरण कसं आहे.
आमच्या इकडचं वातावरण खूप छान आहे असं काही आमच्याकडे पाऊस झाला तुमच्याकडे झाला का?
नाही इकडे नाही झाला.
नाही का आमच्याकडे पाऊस जोराचा झाला आणि त्याच्यानंतर थोड्या वेने मग ऊन पडलं.
हो हो नाही इकड तस नाही ऊनच आहे.
आमच्या इकडे भरपूर पाणी असत ना आणि आ आता आठ दहा दिवस त्यापूर्वी पण खूप जोराचा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे खूप पूर आलाता नदीन आलेना.
आणि इकडे सगळीकडे हिरव हिरवा आमचं. आजूबाजूला डोंगर वगैरे येते खूप छान वाटत बघण्यासाठी असं
हो
तुमच्या तिकडे कस आहेत
आमच्या तीकड डोंगर तर नाहीये पण असं झाड हाहे निसर्ग खूप छान आहे
हो ना ह् हम् आमच्या इकडे हवा पण मोकळी अशी फ्रेश वाटत असं आणि असं म्हणजे हे असं एसी वगैरे लावण्यासारखं काही हे नाहीये एकदम नॅचरल ह असं नैसर्गिकच म्हणजे नॅचरलच तशी हवा असते आमच्याकडे
हो.
तुमच्याकडे
होय इकडम खूपच बिल्डिंग आहेत ना त्यामुळे एवढी येत नाहीय
हा
हम ना फ दुच मिनट
आमच्या इकडे शेतीची कामे वगैरे पण चालू झाली लोकांची
हो हो
हम्म तुमच्या तिकडे
इथे शेतीच नाहीये
नाही का तुमच्या आजूबा आमच्या
म्हणजे इथं आजूबाजूला शेती नाही आहे पण तिकडे खूप लांब आणि तीतन
ह
त ल क मामा टीवी चालु कर की होत नाहीये पिल्लू लाइट नहीया ह